हा बोल.
काय करतेस.
जेवते.
जेवतेस?
डाळ केलंय. भाजी
हा हा हा हा. मग बाकी? कुठली भाजी केलीस? मटकीची हो मस्तच.
हम्म, मी आज कचोरी पण केली. हा कचुरीची मस् ते रेसिपी बघितली मी युट्यूबला.
मग मला पण सांग ना. मला पण सांग, ‌मैदा हा.
मग ते, एक वाटी मैदा घ्यायचा बेसन.
बेसन हा. हा हा. मीठ हा हा. हा नंतर,
अ मळायचं मस्त पाणी टाकून.
हा मलाही
आणि मग नंतर, आपलं हे करायचं. अ.. बडीशोप अ.. आपलं हे काय ते. बडीशोप, धणे काय ते आपलं लाल तीळ.
हा लाल ती
भाजायचं आणि मग हे करायचं त्याच्यात, खोबरं पण भाजायचं. मग ते सगळं याच्यात चटणी हे करायची अशी, मिक्सर ला फिरवायचं.
हा.
आणि मग पती लाटायची. आपण ते गोळा केलेला असतो ना मैद्याचा, ‌ त्याची चपाती लाटायची. त्या त्याच्यावर मध्ये सारण सगळं लावायचं असं, चिंचेचा कूळ लावायचा पहिला मग ते सारण लावायचं.
हा.
आणि मग ते गोलगोल करायचं आणि मग ते तेचे काप करायचे, तेलामध्ये मस्त फ्राय करायचे. झाली कचोरी. मस्त मस्त दाखवत्यात‌ युट्यूबला गं, मस्त बघितलं मी आज.
हा. भारीच मग मला पण करायला लागेल क कचोरी आम्ही आज अं.. हि शेकताच्या पायाची भाजी केली चपाती. भात डाळ अजून पाप पडलोंच आहे काय असतंच. आज उपवास ना तुमचा पण?
हो आमचा उपवास ये सगळ्यांचा.
काय बोलता? आज उपवास नाही तुमचा?
उपवास.
आज आज मंगलवार आहे. हा हा. आम आमचा पण उपवास, हां मग तुम च कुठे फिरायला गेलेलात की नाही?
नाय. फिरायला आता मी जाणार
हा एकवीरेला. तेच एक एकवीरेला लोणावला ना.
आमची सगळी फॅमिली जाणार आहोत, बहिणी बहिणी माझ्या.
बहिणी, हा हा हो. तेच. मग बाकी तिकडे समुद्र किनाऱ्याला वगैरे हां.. हो एकत्र मज्जा असते ना. त्या दिवशी आलात काय जाऊन?
हम्म... मस्त आईस्क्रीम वगैरे खाल भेळ खाली. हा. तू कुठे आहेस?
मी घरी, मग तुम्ही जॉबवर वगैरे तुम्ही मॅरिड आहात ना.
हां.
मॅरिड आहात ना तुम्ही हां.
हो हो. मॅरीड. तुम्ही? हॅलो. हॅलो, हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो निधी. हॅलो. हॅलो. निधी.